हॅलो नमस्कार ताई. हॅलो हो. हा नमस्कार ताई म्हणलं ह माझं नाव मंजिरी, अ मी पुण्यातून बोलतेय
हा बोलाना ताई मी मोनाली मी इकडनं नाशिक वरन बोलते.
अच्छा मी आज तुमच्याशी खाद्य पदा -पदार्थांबद्दल चर्चा करणार आहे. तर तुमच्याकडे क म्हजे कोणत्या टाईप पदार्थ म्हणजे जास्त म्हजे आवडीने खाल्ले जातात मसालेदार तिखट किंवा असे गुळ गुळच्या चवीचे.
घरात तरी म्हणजे मसाल्याचेच आवडतात जास्त तिखट तिखटच आवडतात.
अच्छा अच्छा बरं बर आणि मग - तुमचं कसं रो रोजच्या स्वयंपाकांमध्ये रस्सा किंवा कोरड्या भाज्या वगैरे, कसा तुम्ही हे करता.
म्हणजे सकाळीच चालते आम्हाला हा. रशाची लागते पण संध्याकाळी होऊन जातं मग कोरडी भाजी पण त्याच्यासोबत मसाल्याचा भात लागतो मस्त.
अच्छा अच्छा हा म्हणजे भाताचे प्रकार वगैरे - तुम्ही रात्री जास्त करून प्रेफर करता.
हो रात्री भात लागतो आम्हाला.
हो हो ह तंसही आमच्याकडे भात दोन्ही टाईम खातोस मग संध्याकाळी ऍडजस्ट करण्यासाठी चडी किंवा असं करून थोडस हे केलं जात ह. हो मग तुम्ही घरी काही वेगवेगळ्या डिशेस ट्राय करता का. म्हणजे बनवन्यात.
मुलाना हो.
ह ह
मग झाले परत सोयाबीनचे चिली असे नवीन नवीन पदार्थ जसे मुलं फर्माईश करतात तसे बनवावे लागतात.
हो हो हो मग तुमच्याकडे कसं मा म्हण ण शाकाहांरी आहात का तुम्ही कस.
नाही शकाहरी न्हाय मौसाहारी आम्ही.
अच्छा अच्छा बर बर हा हा बर म शाकाहारी म म्हणजे भाज्या मग वगैरे कोणत्या तुम्ही हे करता मुलांना.
मुलांना जास्ं पालेभाज्याच अ करतो आम्ही.
अच्छा अच्छा हो हो नाही ते मुलांसाठी चांगलंच आहे म्हणा हेल्दी आहे. हम्म माझ्या मुलांना पालक वगैरे खूप आवडतो पालकाचे पराठे म्हणा किंवा त्या बा भाजी वगैरे हम्म. हो मग पालक हा पालकाची मग काही बटाटा घालून कोरडी भाजी किंवा मग पातळ भाजी - अस किंवा मग पनीर - पालक पालक पनीर असत त्याच्याऐवजी मग पनीर नाही अन्न झालं आता भेसळीचे प्रकार चालतात. त्याच्याऐवजी मग आम्ही बटाटा फ्राय करून टाकतो त्याच्यात थोडस क्रिस्पी बनून मग ते त्यांना पालक पनीर सारखं वाटत हा.
ह.
न्हाय नाही काय तरी
हो हो तू गोड वगैरे,
अ गव्हाचेच पदार्थ खा जातात, सकाळ संध्याकाळ म्हणजे कस ची पोळी आपल्याला ला लागतेच ना.
हो हो हो.
दुसरीकडे दक्षिण साईड ला कसं तांदूळ जास्त खातात ति कडे इडली, डोसा तिकडे कसं तांदूळ जास्त तांदूळच हा
आपल्याकडे गहू, ज्वारी भाकरी हे असं
तस आपल्याला दोन टाईम तर होणारच नाय, हा आपण इडली जरी केली तर त्याच्या आपल्याला काहीतरी करावच लाग
हो, नाही आपल्याला ते पोट नाही भरत, थोड्यावेळानी परत काहीतरी दुसरं बनवुन किंवा परत काहीतरी बनवावच लागतं थोड्यावेळानी. आपल्या पोटा नाय भरत त्यानी, आपल्याला हा भाकरी पोळी असं लाग तच एक टाईम तरी पाहिजे.
एक टाईम तरी पाहिजे.
हो.
तर त्या तिकडच्या लोकांना कसं सवय झालेली आहे ना.
हो हो हो, हो ना त्यांचं होतं त्यांच्या बॉडीला ते सवय झालेली. हम्म. त्यामुळे त्यांना ते तिकडचं हवामान हे त्याच्याप्रमाणे मग ते त्यांनी बरोबर त्यांना सूट होतं, आपल्याला आपल्या हवामानाप्रमाणे आपला आहार तसा बनवलेला असावा.
हा हा. अन तिकडे कसं तांदूळ आपल्याकडे कसं गहू जास्त होतो ना तसं तिकडे तांदूळ जास्त होत तो नारळाचे झाडे पण असतात जास्त.
हम्म, नारळाचं प्रमाण त्यांच्या खाद्य खाण्यामध्ये जास्त असतं. हो, हम्म पण त्यांच्या डिशेस पण हां म पदार्थ छान असतात गोड पदार्थ वगैरे हम्म आमच्या शेजारी एक आहेत केर केरळीचे आहेत तर ते पण अशी छान पदार्थ देत असतात म्हणजे गावावरून आल्यावर. तांदळाची खीर वगैरे प पण छान असते टेस्टी. कसं एकमेकांना शेअर अ म्हणजे केलं तर कळतात प्र
त्यांच्या कळतात आपल्या कळतात. ते जास्त मसाल्याचं नाही आपण आपल्याकडे कसं मसाला जास्त
हो महाराष्ट्रात जास्त प्रमाण आहे मसाल्याचं. हां पण ते कसं काही दिवसांनी मग त्याचं हां हां अ ता त्रास होतो मग ऍसिडिटी होणं वगैरे हम्म. की तुमच्याकड कसं गोड वगैरे
त म्हणजे घरी तरी मसाल्याचं ज जास्त आवडतं तिखट गोड तरी एखाद्या वेळेस पण असं अ मसाल्याचं तिखट, चटपटीत
हम्म. हम्म गोड पदार्थ कसं आजकालच बरेचशे लोकं बाहेरून विकत आणतात. म्हणजे आधी कसे जास्त मेंबर असल्यामुळं घरी बनवायचे. श्रीखंड म्हणा किंवा गुलाबजाम वगैरे आता कसं अ सगळेजण म्हण जे विकत आणून हे करतात म्हणजे ते सोयीचं होतं खाणारे मेंबर कमी असतात आणि मग तेवढं ते बनवण्यासाठी परवडत पण नाही असं होतं.
तेव्हा उपलब्ध होतं ना सगळं, दूध होत जास्त घरात केलं जायचं पण आता तसं नाही होत ना.
हो ना, नाही आणि मुलं ही आवडीनी म्हणजे खा गोड कोणाला आता जास्त आवडत नाही. आणि खाल्लं तरी थोडंच खाणार. तर तेवढ्यासाठी एवढा कुटाणा करायलाही म्हणजे आता नको वाटतं.
हम्म, आपल्या पिठलं भाकर जरी असले ना तर सोबत लोणचं पापड होऊन जातं मग.
हो
होऊन जातं.
हम्म, म तुम्ही वाळवणाचे पदार्थ वगैरे बनवता का उन्हाळ्यात?
हो हो, खूप भरपूर.
अच्छा, हम्म हम्म.
आमच्याकडे अ कुरडई जास्त बनवतो आम्ही, म्हणजे ऑर्डरच घेतो असं. कुरड्यांची, कुरडया बनवतो आम्ही. म्हणजे सासूबाई अं त्या पूर्वीपासून बनवतात. त्याच्यामुळे लोकं भरपूर येतात आमच्याकडे बनवायला, म्हणजे आम्ही कोणाला सांगत पण नाही. का आम्ही बनवणार आहे, ते आणून देतात आमच्याकडं असं असतं.
अच्छा, हा हा नाही गावाकडे ते देवाणघेवाण असतेत, माझ्याही आईकडं कुरडई वगैरे ते घरी बनवायचे मग, आपण बनवले की लोकांना म्हणजे शेजारचे यायचे म बनवू लागायला घालू ग लागायला, म त्यांचं असलं की आपण त्यांच्याकडं जाय च असं होतं, आता मी इकडं असल्यामुळे पुण्यात, इथे कसं वा वाळत घालायला वा वाळवणाला जागा नस स्ते त्यामुळे मग, हा. मग गावी गेलं की तिकडूनच बनवून आणायचं असं, पण मग ते आपल्या ला त्याचं जे प्रोसेस असते ती मुलांना माहीत होत नाही खायलाही मिळत नाही समजा चिक म्हणा, किंवा मग बाजरीचं कन्या
हो हो गरम-गरम आणि ओलसर व अर्धवट वाळलेल्या पापड्या कुर ड्या हां हं केक हो. बर हम्म सातूचं पीठ माहितीय का तुमच्याकडे?
नाही सातूचं पीठ नाही माहित.
अच्छा हां ते पण उन्हाळ्यात खातात बनवून गव्हाचच असतं. गहू म्हणजे ओलवून घ्यायचे. त्याला सोडून मग नंतर त्याचं अ फोलपट काढून घ्यायचं आणि त्याच्यात तेवढ्याच प्रमाणात हरभऱ्याची डा ळ किंवा डाळवं घालायचं अर्ध्या प्रमाणात आणि ते दळून मग त्याचं अ आपलं गुळाचं पाणी करून त्याच्यात ते पीठ कालवायचं मग ते चांगलं असतं पौष्टिक मुलांसाठी वगैरे म्हणजे त्यांनी पोटाला थंडावा वगैरे मिळ तो हम्म गोड अस हो गोडमध्ये गोड. गुळाच्या पाण्यात ते कालवायचं.
काय ते? भिजवून घ्यायचं का?
हो हो हो. म्हणजे पीठ हे आपलं म्हणजे गहू आपले स हे केले ना ओलून घ्यायचे नुसते. आणि मग ते थोडेसे अ निथळ ठेवल्यावर मग त्याला आपण मिक्सरवर थोडसं म हे करायचं. चालू बंद चालू बंद करून हां आणि मग ते वाळवायचे सावलीतच. आणि म स वाळवल्यानंतर मग त्याचं ते पाखडून घ्यायचे मग त्याचं फोलपट निघून जातं. आणि मग आता एक किलो समजा तुम्ही गहू घेतलेतर अर्धा किलो मग डाळ घ्यायची आणि मग त्याच्यावर डाळीवर गरम पाणी ओतायचं.
डाळ कोणती घ्यायची?
हरभऱ्याची डाळ, नाही! नाही! हरभऱ्याची डाळ आणि मग त्याच्यावर गरम पाणी ओतून म ती पण अशी सुकून घ्यायची आणि सुकल्यावर दोन्ही असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं, आणि म त्याचा थोडीशी सुंठ वेलदोडे असं जिरे, जिरे टाकायचे अर्धी वाटी एक किलोला समजा. आणि म ते गिरणीतून बारीक दळून आणायचं म ती तुम्ही थालपिठ ही टाकू शक थालपिता मधे किंवा मग आपलं हे असं करायचं गुळाचं पाणी करायचं.
म्हणजे जेव्हा तस ते करायचं.
हा हा बनून ठेवायचं आणि आपल्याला लागल त्यावेेळेस मग खात येतं. नाही कशात त थालपीटात टाकता येतो आणि न हे त असं पन त्यालाम पातळ गुळाच पाणी करायचं हा नाही नाही थंडीत घा आपल्या उन्हाळ्यात खाल्लं जातं ते जास्त करून उन्हाळ्यात कसं गरमी असते ना. तर मग ते प पोटाला आपल्या थंडावा मिळतो आणि मुलांच्या दृष्टीने त्यांच्या याच्या च्या दृष्टीनं खूप चांगलं असतं त्यांना देण द्यायला ते. हम्म हो हो आ आणि गोड आवडत असेल तर मग त चांगलच आहे पोटभरीच होऊ जात
हम् त्यांना पण म्हणजे वेगवेगळ्या चव कळल्या पाहिजे ना आंबट खारट. तिखट कडू गोड.
हो. हम हम तुमचे कसे चहात हा हा. हो हो अन् त्यांच्याकडे डाळीचे पदार्थ जास्त असतात ना.
हम्म डाळीचे ते दालबाटी ते म मध्य प्रदेशकडे होत ते जास्त.
हा हां डाळबाटी अहो आमची आजच झाली डाळबाटी. आजच केली ती मुलांना सुट
माया सासूबाई असत ना तिकडे त्या खूप छान बनवता. म त्या इकड आल्या असे पण मग. त्यांची करायची पद्धत वेगळीच असते.
हो हो हो प्रत्येकाची थोडी फार वेगळीच असते आणि कसं आहे त्याचं पीठ दळून आणलं का त्याची छान होते पण आता आपल एवढं काही दळून वेळ वेळ नसतो तर मग होय आम्ही फक्त गव्हाच्या पिठात रवा टाकून तसं केलत. नाही जर माझी आई प्रॉपर तेच्यात गहू जाड र दळूण आणते त्याच्यात ते मका टाकायचा. त्याची छान लागते हम्म हो. आणि माझ्या सासरी तर ते अस ते त्याचं ते त्याचं ते भांड असतं ओव्हन सारखं. त्याच्यात ते भाट भाजून घेतात तळाय ऐवजी.
तसंच मग माझ्या सासूनी बाईनी आम्हाला तसंच लिहून
हा ते मोठ भांड असतं ते आणि त्याच्यात बाजून हो हो मग अ. आम्ही मग तसं मी नाही करत माझ्याकडे एवढं मोठं भांड नाहीये ते ओव्हन सारखं ते- तळून घेते सरळ म्हणजे खाण होत आणि हो हो धन्यवाद. ताई चा छान वाटलं बोलून ओके धन्यवाद.